हॅलो.
हा तें.
तोय आवाज.
हो हो येतोय तुम्हाला.
आवाज येतोय.
हं. हं.
आता आज आपण अंधश्रद्धेवरती बोलू थोडं. म्हणजे भरपूर गोष्ट ते महाराष्ट्रामध्ये घडतच राहतं काही ना काही काही ना काही सध्या तर पुरुष प्रधान संस्कृती जास्त घाबरलेली आहे. नुसता खुणच होऊ राहिले.
हो ह
त्याच्यामुळं कोण कोणाला कसं मारत कोण कोणाला कस मारत तर आपल्याकडे तुम्ही बघतातच की नाशिक मध्ये कसं झालेलं खर बाबतच ह चांगल्या चांगल्या महिला होत्या ज्या त्यांच्या संपर्कात होत्या आणि सगळं कस हा सगळं कसं त्याने घडवलं पण खरं म्हणायचं ना म्हणजे मला प्रश् पो ज मव मग तुम्हाला तुमच्या त्याच्या गोष्टींची काळजी नाहीये का आणि खरच असं होऊ शक का की तू माझ्यासोबत काही केलं नाही तर तुझ नव मरेल आणि आम होईल खर गोष्टी घडतात का बरं जर असंच घडायचं असत तर मग देऊ देव अ म्हणजे देवाचं अस्तित्वच राहिलं नसतं ना मग
हो
मग आपल्या सारख्यानी तर असल्या लोकांचंच ऐकलं असतं मग
हो आणि वाईट असं वाटत की सुशिक्षित लोक एवढे इझी नाही आहे गोष्टींवर विश्वास पण ठेवतात लगे
हा तेच तर म हा मग तेच तर चुकीच आहे तुम्ही संपर्कात राहता तर तुम्ही चांगल्या कामासाठी चांगल्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आता किती काहीही झालं तरी म्हणजे खरं सांगायचं ना तर बऱ्याचदा लोक ते का म्हणतात की काम वासनं असते तर मग ते कामाख्या ह असं ते सांगतात की असं असं केलं तर होऊ शकतं बरं का असं बर का पण ह सगळ्या गोष्टी ना मला अंधश्रद्धाच वाटत म्हणजे जस की तुम्ही एखाद्या देवाच आठ दिवस मनापासून करा बरं नवव्या दिवशी तुम्हाला त्याचं फळ मिळतं पण माणूस कशाच्याहरे जात त्तो
अंधश्रद्धा वगैरे म्हणजे कुठेतरी काहीतरी ऐकलेलं असतं आणि
कारण कि त्यांना तेवढा आठ दिवस वाट बघायची म्हणजे संयम नाही राहत हा संयम नाही ठेवत ना
हो
आणि मग होतय असं आणि मला तर म्हणायचं काय कि तो एकही महिला अशी नव्हती का त्याच्यामध्ये आज एवढे दोन दीडशे दोनशे व्हिडिओ तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवलंय त्या माणसानी तर मग त्याच्यात एकही महिला न्ह का विरूध्द उठवू शकत होती
हो प्रति प्रश्न करणाऱ्या महिन्याना नव्हते त्याच्यात म्हणजे आणि विशेष म्हणजे सगळ्या सुशिक्षित होत्या तरी त्या त्या सगळे हे गोष्टी करत होते
नाही नाही आता आपण कसं म्हणतो दवाखान्यात गेल्यानंतर अ एकच पेशंट थोडी असतं मागे आपल्या मागे पेशंट असतो किंवा एखादा डॉक्टर खूपच चांगला खूप गर्दी राह आता हे त्या खरातलं खूपच चांगलं माणत होती मग तिथं गर्दीच राहत असेल ना पेशंटची बाय का असो माणस असो काही असो एखादी जरी बाहेर येऊन अस ह बा अस अस म्हणतो तर तिला दहा ज म्हट आम्हा पण तेच केलंय आम्हाला पण तेच म्हंटले तेव्हाच ते दुकान बंद झालं असत पण तस काही लोकां बायकांनी केलंच नाही.
हो बायका जास्त आं हां अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यामुळे त्यांना ते कुठेतरी चुकीचं वाटलंच नाही. त्यांना वाटलं असेल की हे जे घडलं किंवा जे होतय ते योग्य यच म्हणजे उदाहरणार्थ बायका त्यांना देवाचा अवतार मानाच्या.
हा पण मग मला काय म्हणायचंय आहे जे खरे देव त्यांना पूजा ना ह आज तुम्ही म्हणजे खर बघायला गेल ना थोडसंच स्वामीचं केल ना म्हणजे स्वामींच अगदी तुम्ही तीन दिवस जरी केला ना तरी चौथ्या दिवशी तुम्हाला फळ मिळत आठ दिवस पण वाट बघायची गरजच नाही पडत फक्त मनापासून आणि काय ना तुम्ही ऑफिसमध्ये राहो किंवा घरी राहो किंवा कामातही राहू घरच घरात कुठल्या का कुठल्या कामात असे ना म्हणजे आता मी माझं स्वतःच कौतुक म्हणून नाही सांगत पण मग मी काय करते मला गाडी जरी चालवायला बसायचं राहिलं ना मोठी गाडी असो. मी दोन्ही चालवते अ मोठी गाडी असो किंवा वा स्कूटी चालवायची असो तरी मी आधी नाव घेते वेताल बाबा कारण कि देवावर विश्वास आहे नेणाराही तो हे आणणाराही तो हे आज नाव घेऊन बसली म्हणून ये जेंव्हा रिटर्न येईल तेव्हा आता म्हणल की बाबांनीच व्यवस्थित आणलं
हों हों
च्या घरामध्ये वेताळ बाबा आहे. तर मग मी वेताबाबांचं नाव घेते. आणि स्वामींचं नाव घेते.
हम्म हम्म
म आसं जर मी ते मला जर माहिती असत हे ख खरात बाबा झाला अजून तो कोणता तो संगमनेरचा एक बोंधुगिरीवाला बाबा आहे त्याचं नाव घेतलं तस बाबा झाला मी अशा बाबांचे नाव घेत तर तिकडेच मरून पडले असते मी जर रिटर्न आली नसते तर एकच गोष्ट
हो बरोबर आहे ना
म म्हणून माझ तर लोकांना हेच म्हंण आहे तुम्ही हे जे अंधश्रद्धेला बोलून जातात ना तर तसं नाही झालं पाहिजे. तुम्ही देवालाकडे जाऊ देव तुम्हाला जे नसेल म्हणजे आपल्यापेक्षा जास्त चांगली योजना देवाची असते.
हो बरोबर आहे ना
पण चांगली योजना असते त्याची म्हणजे तो
हे पण कळत नाही की देवाचे आपण लेकर म्हणतो ना आपण जनड्रली देवाचे भक्त म्हणजे त्याच्यासाठी लेकर आहे तर देव आपल्याकडन कसले अपेक्षा ठेवत नाही बाबा भक्तांकडे जातात तिथे लिट्रली फी ह आकारला जातात हजार रुप
भावाचा भूकेला आहे. तू फक्त मनामध्ये भाव ठेव देव म्हणतो तू फक्त मनात भाव ठेव भक्ता तुला जे पाहिजे तस मिळेल पण इथं लोक पैसे देतील दानधर्म करतील कोटी कोटीच्या जमिनी देतील आणि रिटर्न ऑफ मध्ये त्यांना काही भेटत नाही.
हा आणि रिटर्न ऑफ मध्ये असं अजून काहीतरी फालतुगिरी नाही का म्हणजे कसं आता ते जेवढ्या महिलांचे व्हिडिओ सर्क्युलेट झाले विचार करा त्यांच्या घरच्यांवरती त्यांच्यावरती आज म्हणजे किती ती मान हनी झाली पण म्हणायला हरकत नाही
हा आणि नंतर बी नंतर बी जेवढ्या जेवढ्या बायका समोर येऊन बोलल्या ना मला त्या बायकांच्या ना खरंच असं वाटत होतं ना ह्याय ना यांनी आता तोंड ऐजी तेवच बोलायला पाहिजे होत आता असं वाटायचं का त्यांच्या जाऊन गाला त मारावा
हो म
हम् तोंड झाकून तुम्ही मीडिया समोर सांगता मग तिथं तेव्हा तोंड उघडून मोठ्यानी बोंबलल्या असत्या तर आज जे चुकीचं होणार होत तेच झालं नसत तुमच्या मागे तुमच्या ज्यावढ्या दोनशे बाई दोनशे बाई दोनशे बायकांपैकी क तुमच्या सारख्या तुमच्या बहिणी आई ज त्या बायका वाचल्या असत्याना पण काय ना आजकाल क घोरकलयुग म्हणत ना ते
हा त असं कोणीच वापरलं नाही का म्हणजे हे त्यांना कोणालाच त्यांच वाटलं नाही का हे आहे ते चुकीच आहे मला ते खरं विशे वा म्हणजे त्या का त्या कि त्या बाबांनी त्यांना ह हेपनोटाईज म्हणतो आपण जसं समहित असं
अरे हिपनोटाईज नाही असा नाही नाही हिपनोटाईज केलं असताना ह बर का आई हिप्नोटाईज जर केलेलं असतं ना तर आपल्याला त्याच्यात दिसलं असत तो किती घाणेरडा होता तो त्याच्या स्वतःची अ लघवी त्यांना पाजत होता मग ह्या काय झोपेत होत्या का यांना का समजत नाही का अं आजो शिवाय बिचारी जी पण लेडीज ती प्रेग्नेंट असेल ती चा कशाला उपभोग घ्यायचा मग
हम्म
तिला किती ती आहे का नाही बाई तिच नेतच नाहीेत काय मगम असं होत पण मग ते चांगलं लोक लेडी म बायका आहे ना थोड्याश आता जरी पुरुष घाबरायला लागले ना पण काही उपयोग हय नाही
नाही नाही ते ना पुरुषना स्पेसिफिक हा म्हणजे ुकेशन घेऊन पण जिथ त्याचा वापर करायच तिथे नाही कर अ ठिकाणी जाऊन फ वगैरे कोणावरही विश्वास ठेवून काहीही करत बसतात कुठे कुणी कुणी बायका मुगावा म्हणून कु कुठेतरी एखाद्या बाकडे गेलेलं दिसत कुणीतरी आ आ सर्व ड क फक्त ते काहीच करू शकत नाही आपल्या आजारांना देव किंवा मग मुलगा ह हचे सर्वस्वी जाव त्यां पती किंवा मग जर काही दुसरे बायोलॉजिकल प्रॉब्लेम असतील डॉक्टर हे दोघच मदत करू शकतात त्या ठिकाणी त त्या केसेस मध्ये बाबा भक्त पूजत वासतात काहीतरी आणि अं अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन मग कुठे कोणी पैसा घालवत कोणी काय कोणी काय
हम जची
हा
असं नाही करायला पाहिजे बायकांनीच थोडं स्वतःची साक्षरता जपायला पाहिजे
हो आणि कधी समज सुधरेल काय माहिती म्हणजे आपण विसाव्या शतकात जगतोय फक्त अस म्हणायला झाले ते अजूनही आपले विचार सतराव्या सोळाव्या शतकात चडकून पडले तसं वाटत कधी कधी
हम्म बरोबर आहे कारण की लोक माग ततच तशी
हम्म
आपण देवाधर्मावर विश्वास ठेवावा थोडस थोडस धार्मिक व्हाव बाकी काहीच नाही
हम्
असं मला तरी असं वाटतं की असं वागायला पाहिजे उगच काहीतरी कशाच्या ह आहारी नाही कोो जायला
होम
चालेल त च ना आपला टाइम पण झालाय तुमच्या शिवाडून छान वाटलं
हो हो मलाहीेत आहे थँक यू